ह बोल काय मग आवरायला लागलोय... का कामाला जाय,....
कामव चालीये?
होय दहा ला जाते नी घरातलं आवरलं बाई सगळं लाईट एक गेल्या म्हणून जरा आज वेळ.. झाला ग चालुदे....
हा हा होय पावसा.....
होय पाऊस होय पाऊस एक चालू आहे नव्ह आज काल अ नव्हता पाऊस..
हा हा वातावरण झालंय तर यांच्यमुळ कामांच....... पण भू प्रोब्लेम
हो इकडं मोठ पाऊस पडून गेला... होय भरपूर पाऊस झाला आता सकाळ पासन काल पसनं व्हता
हा आमच्या इथं वातावरण झालंय सोड असं पावसाचं..... पण पाऊस काय नाही ये....
आता तर पडून गेलाय आता मग बर आहे इथे पडून गेला आता ऊन.... पडालाय ह
नाही बाई इकड पाऊस अजून आत........ ताबुळायस...... सोड ढग धरल्यात जरा त्यामुळे प्रॉब्लेम आहे तेच म्हटलं मग तुझ्या कामांचं कस चालू आहे.
कामाच चालूय बाई आता ब पंधरा पंधरा दिवस आता भरत्यात तरी काम चांगला आहे होय आता... काम चांगलं आहे निवांत... काय नाही बसून एवढं दगदग नाही ते लई तेवढं सात.... तास भरतय खरं बराया....
हा पेमेंट वगैरे व्यवस्थित आहे नव?
पेमेंट आता पहिल्यांद म्हणजे आम्ही शिकूच पोतर तर त्या अंगावर काम असते या ओव्हरलॉक मारायच असतय नि.... हा हँड क्लोज ला मग त्या अंगावर काम चालू हाय आता म्हणजे ते का अंगावर काम असते मग आम्ही कस नवीन असल्यामुळे आमला फिक्स सहा हजार रुपये देतो सहा हजार रुपये देतो म्हणत्यात तवर मग एकदा हातात बसल कनय आम्ही ओढू शकतो नाय काम ते त्यावेळी सांगावर म तेनी म्हणत्यात कमीत कमी ति तीनशे रुपये पगार पाडू शकताय म्हन मध्ये का आपण कसं पण येऊन घरात बसायचं किती दहाला जातोय सकाळी आणि एक ला येतोय आणि तीन ला जातोय आणि ल येतोय एवगंच आपलं तेवढं घर बघत सगळंच होतंय नाही.
होय घर आणि घराला खर्च तेवढा चालतोय थोडा थोडा.
होय तउलट ते सगळ्यात भारी
तर काय म्हणजे असं काय म्हणजे. टेन्शनच काही काम नाही किंवा अंगावर अस
तस ह तसलं काय नाही धगधग बीग ब काय नाही उलट निवांत आहे म्हणून मी पण राहिलोय असूनदे इथल्या इथच हाय ते बरं पड ते पण मी पण राहिलो
हा हा तेच म्हणल काम कसं कसं हाय.
काम काम आहे चांगलंय हा. का चालेूय
मग तुला काय तेवढ्या कामाना
माज्या बरोबर मैत्रीण पण आहे एक आपली सुषमा
तेच म्हणल ते बर पडतंय ग कस होतंय आ घरातला खरच एकट्यावर्ती चालण्यापेक्ष आपलं आपलं असलेलं थोडं फार
बरं पडतंय होय म्हणूनच मी पण हे केलय असुंदे तिकडं. हम्म
तर काय काम पण होतोय आणि घरात बसून दिवस पण जात नाही कंटाळा येतोय त्यामुळ......
झोपून काडण्या पेक्षा आपलं काय तर के
तर काय ते काम होऊन जातंय. पेमेंट पण मिळतंय आणि तेवढं पेमेंट आपल्या हातात आल की हाऊस..... पण वाटतेय पुन्हा काम..
करायची आणि हँडग्लो आता... आपल्या पो आता कसं म्हागाई वाडलीया पोरांचं ते शिक्षणाकडन तेन बर पडत ते आता आपल्या अंगात म्हणजे आप रक्त सळसळतय तवर आपण काम केलो तर उद्या काय तर उद्या म्हातारपणी मग काय हायचं की..
म हायच का.....
काटी घेतलेली. तेचं की बाईच्या आयुष्याला लागलेलं हाईच. हाय तोवर आपल्याकडून हुत ते तवर पोरांसाठी करायचं.. ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी गप बसायचं हम
मग काम कस आहे ते काय काय कराय..... जाय
काम ब ते म्हणजे ह्यांडग्लोज अ आपल ह्यांडग्लोज तयार होतात तिथं. म्हणजे हा ह्यांडग्लोज म्हणजे मशनरी ईत.... फक्त बटणावर तेन... बटनावरच्या म्हशनरी हाईत. त्यांच्या तरी बी एक म्हशी.... तो निदान अ एक लाखाला एक म्हशीन ये त्यो तो व्यवसाय एकदम असा भारीए. एकदम म्हणजे कराय गेलं तर लय भारी आहे. थोड जरा इन्व्हेस्टमेंट कराय लागते...... न्या... एक लाखाची म्हशीन ये तिथं एक एक म्हशीन अ अ..... तरी त्यांचे ते हँडग्लोव्हज तयार होतंय म्हणजे आपले हॅन्डग्लोव्हज पुन्हा स्लिव्हस म्हजे ते हातात पूर्ण ते हे घालतात माहीते काय. अ ती कंपनी. मी जाते आपल हे एमआइडीसिस नि ते नसतय का. काय ते आपलं हे होतंय ते मोठं मोठ्या कंप हा हा.
खराब होतात नाहा पाल डोगे तयार करताना हाताला
हे ते कंपनीसनी ते वरती जाते चांगल आहे ते मग आम्ही तस ते तयार होऊन येतय हँडग्लोवस मशीन न ना मग मी ओव्हरलॉक मारायला मग ते पॅ पॅकिंग करायला मग दुसरे धागे कटिंग थोड हो थोडे म्हणजे ते फिक्स ठेवतात ते धागे कटींग च. आणि एक पॅकिंग करायला असत्यात दोघी आणि दोघी मशनी वर हायत अस असतंय ते खरं भारीय व्यवसाय तो म्हणजे मोठ मोठ्या कंप पणिस्णी जरी कणाय म आता माल घालत्यात ते आमच्या करायचं नई तेनी त्यांची कंपनी. मोठं मोठा माल जातोय तो. असय सगळं.
तर काय, आसं म्हणजे कस होतंय घरात बसून काय हे उत्त तेवढं आप आपल्याला आणि तस उन्हात जायची सवय नाही एकतर
ह सवय नाही आणि मी आता मेन कस असत आपल्या इथ अजून तो व्यवसाय कधीच कुठला म्हणजे आता हाई यंत्र माग जाईल. पुन्हा तुला सांगतो हे गारमेंट च हाई असं वेगवेळ भरपूर आहेत हा हा भरपूर हाय सगळ्याला सगळ व्यवसाय हाय. खरं हे वेगळच काय तर नवीन वाटलं. नेम म्हणून मी पण हे झाले जॉईन झाले. तेवढ्यासाठी काय तर शिकायला पण मिळतयं नवीन आणि आपल्या आहेत त्या टाइमिंग मधे बसण्यासारखं हाय ग.
होय आपण शाळेतले पोरांना घालवुन वगैरे जाऊ शक
जाऊ शकतोय निवांत होय. ते आणि बसून आम्ही दोघीचं जास्त असतोय हा घरात येऊ शकतोय आणि इथल्या इथचं आहे मेन म्ह आणि वेळ पेट्रोलचा खर्च नाही, काय नाही, जरी पाणी बिणी आलं तरी बी परत येऊ शकतोय पाहूणं आलं तरी परत येऊ शकतोय.
होय तर काय होय अ म्हणजे असं काही अंगावरती लई मोठी जबाबदारी
हा झा असलं काही नाही हा हा नाई कामावर आलयं आत्ता आणि बाहेर पडायचं नाही सकाळी सहाला थंम मारलाय आता इ कामाव म मी कसं असतंय सकाळी म्हणजे नऊला बरोबर तिथे टच पाहिजे. आणि नऊला त्येंनी हा मोडूनच घेत्यात आप प्लॅन बरोबर तेन ते संध्याकाळी सहाला सुट ती एकदा आत गेलं की बाहेर यायचं नाही.
होय हा तेचं पाहिजे ग कारण कसं होतंय लहान मुल घरात हाईत. की बाबा जबाबदा गेल्यावर ती दुसरी पण म्हणजे ते दोन्ही संभाळून आपल्याला करता येतयं मग ते असंच काम पाहिजे नाई मोठी असलीत की मग काय वा नाही घरातलं बघून आपल्याला कराय घावतय कारण आप आपल्यात काय एक बाई असली की अगं प्रॉब्लेम येतोय नाई घरात दुसरं कोणतरी असल तर हा बाबा ती मागल बगल मी पुढे जाऊन काम करू शकतिया असं
काही नाही होय. म्हणूनच म्हणलं बघयावं तरी मला पण ते म्हणजे जरा पटलं. तेल किती आत्ता पतर काम बघितली आता सगळी बाहीर होतीत लांब लांब. ते आपलं जाणं येणं पुन्हा आपला दिवसभर पूर्ण वेळ जरी येतो यूज पेपर सात वा त्या आतमध्ये न पुढे सगळ! म अचानक अस पोरांच्याकडे दुर्लक्ष ते राहित नई आप
होय आता पोरांचा अभ्यास, पण हाय की पोरांना आत्म ते पण घ्याय लागत असणार नई
हा तेच ना त्यांच्याकडे लक्ष हे आपलं आपलं बर हाय ना त्यांच्या टाइम ला बरोबर आपण घरात पण येतोय. सगळ हुताय ना आप आपलं पण बरोबर आवरतय सगळ. सात ला आल, की कस सात साढे सात ह्या तोच टाईमिंग सगळ नी मजा
हा बरोबर आय तर काय नई खरज हाय ये अका आप आपल्याला क नई आपल्या अ हेच्या असं क्वचित च काम मिळत्यात. की आपल आ आप प्लस! संभाळून घरातल पण जेणे करून आपल्याला त्या पद्धतीने काम पण करता याव खुप
हो हो आ ते पण आपल त्या सुष्मा ने लावली मनून म्हणजे बर झाल त्यानी मै नई ना नाही तर मग कुठलं एवढं माहित नस ते
होऊ दे ना आणि बाहेर जाऊन हे संध्याकाळी आपल्याला येन पण व्हायला पाहिजे त्यांच्या मुलांच्या
हा आणि मेन म्हणजे कसाये, जेन्टस च काही पार्ट हेच नाही ना रोल च नाईये, जेन्टस नाइये जेन्टसला तिने ठेवणार अहित पण, फक्त एक रात्र बाई ला ठेवणार ये. घरात पैसाये म्हणजे त्यात पहिल कस, आपण कोणी नसेन ना तिथ कामावर मा दिव जीव ये ठेवणारये की नाई कामासाठी, तर ती लेडीज ठेवणारईत मंजे ते मशीन लेडीज पण चालवू शक तज्ञ तेन असं आहे ते. फक्त शिकून घ्या आणि फक्त शिकून घ्यायचं म्हणजे ते फक्त धागे कसं ओवून घ्यायचं. ते न ते परवा ते आम्हाला म्हणाल्या दोघीस्नि तुम्ही ते पण शिकून घ्या. जे कवातरी तुम्हाला बाय चान्स कोण आता येत नाहीत अ ड्युटी वर कुणाच तरी ह्यास तई कनी अडचण असली त्यावेळेस तुम्हाला उभा राहते राहता येते तुमच हे म्हण हे करत, करत निदान हे करत, करत तुमच ते आणि पेमेंट पडतय म्हणालतीत. चालतय म्हणल शी वा ते पण होऊन जाईल. करून शिकाया मिळल सगळ ह्म्म.
अन कुठली शिकलेली गोष् तो वाया जात नाही. कुठल पण काम असू दे शिकलेल वाया जात नाही. ते एक चांगलं काम आहे.
बघ की एकदा आलीस की गा आता ते घेऊन बघून जा म्हणून.
होय बघतो की काय काय हुतय. काय, काय रील तसं वि कारण मला मला जमत नाही ग पु मुलांच्या ह्याच्यातन बाहेर जायला यत नाही तेव्हढ म्हणून
व्हय तुला जाता येत नाही ग तुमचा तुझा तुमचाच एव्हढा मोठ्ठा व्यवसाय आहे की त्यातून तुम्हाला हे होत
अन हे कसं होतय हे पण हे पण बघायला ते घरातलं पण म्हणतानं नाही जायला लागणार. दोन्हीकड पण बघा नाहीतर एक नंबर असलं काम निवांत बसून चार माणसात राहिल्या की वेळ जात
हल्ल बरं वाटतय तेे जरा.
हा हा चालतय ते बरं झालं की बर बर आवरलं म तुझ?
हा आवरल माझं आता चपात्या जरा रा केल्या. त्या अजून लाईट आली नाही लाईटीमुळ आज थांबलोय. नाही तर मग काय. हम्म लाईट आली की काय चालतेय मग. हम्म
हा बर बर आवरून जा मग
हा जाते ठेवू काय? हा हा